येतोय का?
हो येतोय येतोय.
हा म्हंटले आटोपले का जेवण वगैरे.
हो जेवण झालं इतक्यातच झालं, जेवण झालं घरात लं काम आवरलं आता थोड्या वेळात झोपायचं होत.
हो ना? उद्यापासून ऑफिस सुरू होईल ना?
हो हो.
हा म्हंटलेय आता पावसाळ्याचे दिवस आहे ना?
हां.
हा तर तुमचं तिकडे नगर जिल्ह्यात माहेर आहे असं मी ऐकलंय.
हो हो.
हो तर मग तिकडे हो तर मग ती तिकडे भंडारदारा म्हणून एक पर्यटन स्थळ आहे बघा प्रसिद्ध आपल्या महाराष्ट्रातलं.
हो आहे ना भंडारदारा आहे ना ते. ते रंधा फॉल आहे भंडारदारा डॅम आहे.
हा आम्ही तिकडे जायचं आता चालला होता विचार यांचा हे विच म्हणत होते की आपण जाऊया तिकडे म्हंटलेय तुमचं तिकडे माहे हेर तुम्हाला माहिती असेल त्या स्थळाबद्दल असं आहे का काही इतक्या लांब? जाणार आपण बगण्यासारखं निसर्गरम्य ठिकाण आहे का? तिथे आपल्याला दिवस घालवता येईल का? असं, एक सहल व्हायला पाहिजे आपली. हम
खूप छान आहे तिथं, आपल्या पूर्ण फॅमिली साठी जरी गेलं ना? तरी खूप छान आहे तिथं मुलांना पण बोटिंग वगैरे करता येते. त्याच्यानंतर रंधा फॉल आहे. तिथून जवळ रतनगड आहे बघण्यासारखा. त्याच्यानंतर आंबराईला फॉल आहे आणि. धबधबा आहे धबधब्यातला ह्या दिवसात, पावसाळ्यात खूप छान राहत, हिरवागार निसर्ग. त्याच्यानंतर धबधब्याचं पाणी असं खोलू दरीतून ते वाहत तर खूप छान दिसत.
हम्म. आपल्या इकडन नाशिक तून जायला अस रस्ता वगैरे आहे का मग ते डे चांगला असं गाडी जाण्यासाठी,
वर आहे ना सरळ हायवेच आहे ना. नाशिक वरून गेल ना सरळ हायवे.
हा कुठून म्हणजे नाशिक मधून आपण कुठून निघायचं असं तिकडे जाण्या
नाशिक वरून आहे ना तुम्ही इकडे संगनमेर मार्गे पण जाऊ शकतात. सरळ संगममेर पर्यंत जाऊन तिकडे अकोल्यात उतरून अ अकोल्याकडून परत राजूर मार्गे. राजूर मार्गे जर गेला ना? तर मग तिकडून अ शेंडी वगैरे ते गावं लागतात तिकडून, अ तिकडे डायरेक्ट याला तुमचे स्वःची गाडी का तुम्ही याच्याने जाणार आहे? हा बस नि वगैर हा मग तस हा मग गाडीत गेलं तर मण चांगलंच आहे तुम्ही, खरं दोन तासात तर पोहोचून जाल.
स म्हणजे आम्ही संगमनेर मार्गे गेलो तुम्ही सांगितलं तसं. राजोर वरून शेंडी तर दोन तासात पोहोचू का मग आम्ही?
हो दोन- अडीच तासात पोहोचून जाल तुम्ही आणि रिलॅक्समध्ये गेले तरी पोहोचून जाल व्यवस्थित दोन-तीन तासात तीन तासात तरी व्यवस्थित
आपण डबे वगैरे नेले का असे जेवणाचे वगैरे पावसाळ्यात.
हो आहे ना तिथे बसायला हात टाकलेले आहेत. ते टेंट वगैरे असतात ना? तिथे तिथे तर आता ते कधी कधी काजवा मोजतो असतो तेव्हा लोक येऊन टेंट मध्ये राहत यात, तिथेच झोपतात तलीच मजा घेतात निसर्गाची काजवा महोत्सव म्हणून तो एक महोत्सव असतो
हो हो हो मी ऐकलेय मे महिन्यात असत हो‌.
हो ते उन्हाळ्यात असतो तेव्हा तर लोक तथे खूप लोक प्रमाणात मुंबई वगैरे तिकडचे भरपूर लोक येतात.
हो मी ऐकलंय.
हा तिथे नाश्टा करायला पण थोडेफार स्टॉल असतात. मक्याचे कणस वगैरे भाजून भेटतात या दिवसात. उकडलेले, थोडेशे वडापाव. असं ते पण, थोड्या प्रमाणात असतात दुकानं पण, मग ती टेस्ट चांगली असते त्यांची हा.
होत. तिकटच वातावरण पण, थोडं असं नैसर्गिक आपण म्हणतो त्या पद्धतीने भेटत असेल.
पाऊस आहे आता तो डोंगर हिरवेगार झालेले असतात ना. तर निसर्ग खूप छान दिसतो, त्याच्यानंतर तिकडे तिथूनच थोडं जवळ अंतरावर रतंगड म्हणून एक किल्ला आहे
तिथे पण जर गेला ना तिथे पण छान हे बघण्यासारखं.
हो का? तिथे पण रतांगगडावर ती आपल्याला गाडी खाली पाय तशी लावून पाय जावं लागत असेलन वर.
गड म्हणजे तो उंच गड नई ये. असं खडक ये, आणि खालीच ये.
असं खालीच ये असं.
त हा अस तेव्हाच हे केलेलं त्यांनी
म्हणजे ग किल्ला वगैरे बघण्यासारखा आहे म्हणजे तिथं.
हो बघण्यासारखं आहे ना, तिथे बघण्यासारखं भरपूर आहे तिथे.
तुम्ही गेलेलं आहे का?
हो, मी भरपूर वेळेस गेलेली ये, भरपूर वेळेस गेलेल ये, पूर्वी आम्ही स्कूलमध्ये होतो तेव्हा ये ना आमच्या शाळेच्या ट्रिप ने मी जायच्या तिकडे. हा पावसाळी सहल असते ना आपली तेव्हा
हो हो.
पावसाळी सहलीत नेहमी जायचं, अधून मधून आमच्या सहली निघाल्या का जरा आम्हाला जवळ होता ना, आणि मुलांना परवडणारी फी मध्ये घेऊन जायची सर.
हो ना.
मस्त आम्ही एक दिवसात रिटर्न जाऊन यायचं असं.
हा आणि खूप छान एक दिवसाची हा एन्जॉय होता असे छान.
हा आणि पावसाळ्यात त खूप मजा येते, सगळीकडे ते जा जागी जागी डोंगरांना धबधबे वाहताना दिसतात भात शेती हिरवागार निसर्ग, खूप छान वाटत.
हा मी ते रंदाफॉल विषय ऐकलेलं ये, मी असं इंटरनेट वर शोध घेतला ना
हां.
तर म्हणे तेे छत्रीसारख असं त्याचे
हा आंब्रेला फॉल तो, आंब्रेला फॉल म्हणतात त्याला. तर त्याला ते वरून जे पाणी पड हा ते पाणी पडत ना त्याला छत्रीसारखा आकार येतो.
हां, आणि तो म्हणता ते अं, ते म्हणजे पावसाळ्यातच तो नजारा आपल्याला बघायला भेट
हा हा पावसाळ्यात खूप प्रमाणात पाणी येतं ना डॅम ओ्हरफ्लो झाल्यानंतर ना, म तो प्रवाहित झाल का म एकदम छात्री सारखं पाणी पडतं. आणि जेव्हा धबधबे खूप धो धो
हां.
प्रमाणात जास्त पाऊस पडला काही धबधबे प्रवाहित झाले की एकदम दुधासारखं पाणी दिसतं एकदम असं. पांढर शुभ्र धबधबा फेसायलेला असतो. हम्म स्वच्छ आणि पांढर शुभ्र पाणी असत.
हा दोन येतय असं
हा, खूप छान.
खूप छान वाटेल मग आम्ही जाऊ नक्की हम्म
हा डॅम व पण बोटिंग वगैरे पण करता येते बोटिंगला
हा पण पावसात पावसाळ्यात असते का? पावसाळ्यात असते का बोटिंग वगैरे
असेल ना पाऊस आहे आता मी एवढ्यात गेली नाही तिथे. पण मग पावसत पण सुरू असेल ते जास्त पाऊस असल्यावर बंद ठेवत असतील. नाहीतर असेल सुरू
हो ना आणि ते तिकडे डा डॅम असल्यामुळे मला असं वाटतंय तिथे नॉन व्हेजचे प्रकार छान मिळत असतील ना,
हा फिश वगैरे डॅम मधले ताजे फिश पण विकायला मिळतात तिथे विकत घ्यायचे ठरले आपल्याला ज्यांना नॉनव्हेज खाण्याच्या आवडेत नॉनव्हेज प्रेमींसाठी फिश वगैरे चांगले भेटतात.
हो ना आपण जर असं घरून जर डबा वगैरे ने नला असे नॉन व्हेज खाणार आहे यांना आवडत असं फिश वगैरे तर आपण ते म्हणजे ट्राय करू शकतो असं एक प्र
हा हा ते तोन हो ट्राय करू शकतो मी तिथे हो
तेच मी म्हंटलं इतक्या लांब जायचंय आपण ओळखीच विचारून बघू यांना यांचं तिकडचं मा आहे रे असं जायच आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे ना इतक्या लांब जातोय आपण तर
कि जाऊन बघा कारण बघण्यासारखा आहे तिथे छान दब धबे निसर्गतर खूपच छान आहे. निसर्गच बघण्यासाठी खरे लांबून लांबून लोक येतात तिथे.
पावसाळ्यात असते का मग तिकडे गर्दी?
हो पावसाळ्यात जास्त प्रमाणात असते उलट कारण ते सगळे धबधबे पावसाळ्यात प्रवाहित होतात ना.
ह.
पावसाळ्यातच खूप प्रमाणात असते गर्दी, भरपूर लोक येत- आणि आनंद पण जास्त घेता येतो पावसाळ्यात गेल्यावर.
हो ना,
जिथे चाल तिथं ठिकठिकाणी धबधबे प्रवाहित होतात ना जाता जात आज तुम्हाला भरपूर धबधबे दिसतील पावसाचे.
छान वाटत असेल.
हा ते धबधबे, खूप प्रवाहित राहतात हा. हो आणि लांबून कळसुबाई
अरे ना पर्यटन स्थळावर, आपल्या शासनाने भरपूर बंद केले ना. ते मग ते एकदा मला वाटतय असं आपण माहिती करून घ्याव ते पण नाही ना बंदनेन केलेलं.
नाही नाही ते नाही बंद केलेलं. हा पावसाळ्याचं ना, नाही अजून त्याच्यावरती तरी नाही बंदी आणलेली. प्रतिबंधक क्षेत्रांत म्हणून नाही ते घोषित केलेल.
हा
हा जाता येईल ना.
कारण इकडे आपल्या नाशिककडे हे ना गंगापूर डॅम हे ना तिथं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बघा पाट्या लावल्याय तिथे
घोषित केलेले आहे ना प्रतिबंधित क्षेत्र. हा हा पावसाळ्यात काय होतं पर्यटन स्थळ आहे ना. खूप पाण्याजवळ जातात आणि आता ह्या घटना वाढतच चालल्याय ना. खूप आता मागे आपण ती दारणाची बातमी ऐकली. त्याच्यानंतर इकडची ऐकली त्यांच्यामुळे ते सरकार आता प्रतिबंधित क्षेत्रच म्हणून जाहीर करतय सगळं ठिक आहे त्यांना बहुतेक पण मग इकडे तरी नाही केलेलं अजून कारण डॅम वरती तिथे आहे ना हम्म
ते पण आपण काळजी घेतली पाहिजे आपण जातो फिरायला पण मग. ते नाही का
हा हा सगळ्यांत महत्त्वाचं ते आपल्याकडे लहान मुलं अस लेत तर त्यांना खोल पाण्यात उतरू नाही दिलं पाहिजे, त्यांना हात धरुन ठेवल पाहिजे आणि आपण पण काळजी घेतली पाहिजे आपल्याला प्रत्येकालाच पोहता येत असं नाही ना डॅम मध्ये शक क्यतो खोल पाण्यात उतरलच नाही पाहिजे हा जा फिरायला काळजी घेऊन
महत्त्वाची माहिती दिली बर का तुम्ही, हो. चालेल चालेल चालेल, भेटू आपण परत.
हो हो, भेटू नक्की.
हो
गुड नाईट